हॅलो हा म्हणजे आता हे टास्क त्याच त्या म्हणजे आपण बोलणार तेव्हा कंप्लीट होऊन जाणार का टास्क
हा. हा. हा. दहा मिनटं बोलाव लागेल.
मग काय बोलणार दहा मिनिटं.
तिला तुला.
हा.. दहा म्हणजे, आ.. म्हणजे आता, काय? अजूनपर्यंत काही नाही झालेलं आहे, आता ओपन झालेलं आहे कारण की आता दिलंय मला कोड.
आत्ता दिलेय का, चल ठीक ये.
मंग भेटणार ते, होऊन जाणार का विड्रो.
हा विड्रॉल होऊन जाताना.
हा.
यु पी आय नाही त असं मागोंन घे, जो एखाद्या जो फोन पे चालवतो तो.
आ.. चालेल. मी माझ, हा. नाही येणार रे माझ्या मोबाईल मध्ये, काकांचे त्यांच्यामध्ये टाकावं लागेल मग.
हा मग त्यांच्यामध्ये टाकून घे, जे युपीआय हे करून.
हा. हा चालेल मग अजून, दुसऱ्यांना पण द्यावं लागेल पाच सहा, पाच सहा जणांना हे अॅप.
हो रे, म-साल माझं पण बाकीच आहे. अजून झाले नाही माझे पण,
मग तु न किती पर्यंत विड्रॉल केली आतापर्यंत.
मी काही नाही केलंय अजून, म्हणजे माझे दोन तीनच कॉल झालेय. मी लावत नाही कोणाला लावू.
मग आपणच बोलू दोघंजन.
आपण राहुल ला घेऊन घ्यावं, लागेल राहुला.
राहुल. राहुल ला घेजो एक, आणि एक विनोदला पण, विनोद ला पण नाही बोलता येतना मराठी.
म्हणजे बोलून घेेतो, पण काय बोलणार रे तो. आपण कसं, मराठीतच बोलतो जास्तीत.
जास्त ते मग आपले साधे भाषा चालूच येतात.
हा.. ते साधी पण चालू देेता.
हा, मग काय करता. तयारी झाली का, मग नेटची.
हो दादा चालू आहे रे, काय करून काय नाही.
अरे मग, एक- एक म्हणजे एक इयर तुम्ही गॅप करताय भाव.
तो गेला होता का कॉलेजला?
हा कॉलेज चालू आहे माझ भाऊ, आता पण कॉलेज. अनं मग, मज समज एक आता हप्त झाला. कॉलेज चालू व्हायला. अनं मग, रेग्युलर कॉलेज आहे ना. आता संध्या तर मसदलय. आता कॉलेजला निघणार बस येणार तेव्हा.
बस येणार तेव्हा, काय टाइम काय?
टाईम तर, आपलं बारा तीन ये.
बारा तीन.
हा. अं.. कोणी अ- स्टोरी नव्हती रे ती.
अरे स्टोरी लावली होती. काय तरी होत, मी बघितलं होत पण.
हा, बहा राहुल. पण गेला होता काल लायब्ररी लावायला, फोन केला होता काय करतेय म्हणून.
कुठे लावलेय लायब्रेरी त्याने,
अक्कल कोयाला लावली त्याने,
ह- त्याचे गाव कोणते आहे रे?
काय कोणता पाडा सांगितला त्याने
अक्कन कोलाला मग कुठे रूमवर आहे का घर वगैरे आहे त्यांच्या तिकडे.
अरे रूम ला राहणारे म्हणजे ओळखीचे त्यांच्या जवळ राहील वाटतं! आणि धुळ्याला जाणार आहे मग तो
नट देेयला
नीट द्यायला नाही.
ह डिप्रेशन रो हम्म रे कााय ये नारत ते साले. कोणी म्हणजे! एकदा तरीच सांगायला पाहिजेल होतं म्हणे आम्हाला हे करायचे ते करायचे म्हजे थोडंफार स! न केला असं प तुम्ही काहीच नाही केलं तुमचे तुमचे निघून गेले होते ज म तर.
अरे आमच्या समोज आाता नव्हता आम्ही मग कोणी नाही काय केलं माहिती आहे का. सर्व कुठे कुठे चालले गेले.
आपल्यामध्ये कोणकण सायन्सवाले पण असे नमुने आपले क्लासमेट त्याने बी ए घेतले.
पि ए घेऊन घेतलाय सालाला मु नमुनेच येते पण. खज नाही. पण मी सांगितलं होत त्याला विनोदला सांगितलं होत प नक केव पाय
विनोदने पण
हा पे घेतलंय त्याने पण
तुझे माय कोण आहे का?
माझ?
काय
माझरे
हा
माझ हा म कण असेल.
बंद करणार कस बाही पण नाही होणार असणार ना पन असणार.
अरे पण याच्यात माय माईकस नाही येणार आहे.
नाही
ऑप्शनल नाही आहे ना मॅक्स माईकस.
हा
पाऊस रेमा.
पाऊस तर अजून पर्यंत चालूच आहे पाऊस तिथे. मग काय कुठे बंद होतेय रे
हो बाबा आमच्या इथे पावसा नाहीये माहित आहे.
कोठे कुठे येतो आता.
कावला श्रीखेळला
्री खडला मजा यवती. मग कसं चालू आहे हालचाल वगैरे सगळं
ते हाल चाल सर्व चाल आहे पाऊस पाऊस करून उठले माणस.
शतान मी तर जपती नाही राहता.
लावून आल होत ना रे आता लावून आले ते दोन तीन दिवस झाले.
काय लावून आले कापूस तो? हा मग
तोर लावून आलेय पण पाऊस रे पाऊस पाऊस नाही.
म्हणजे तू गेम कितीक टाम खेळतो असं.
मी गेम अस एक मॅच खेळतो कट करून देतो. इकडे तिकडे जातो अजून येतो एखाद मॅच खेळतो अजून कट करतो.
हम मी मी पण आता म्हणजे आठ वाजता चालू गेलो होत साडेन नऊ ला ठेवलं होत.
अरे तसच चालूये माझं. येतो अजून एक मॅच खेळली का अजून कट करून देतो अजून इकडे जिकडे चाल्ला जातो. अजून काय करतो?
मला हे आपलं कोड दिलंय ना म्हणून मी आता बंद केलेलं आहे तर आ आता पण मी गेम खेड- खेळत बसला असता.
मी काय- काय कायपण साला समजत पण नाही इथे
म्हणजे हा पार्ट टाइम म्हणजे आप पण कितीक मिनिटं म्हणजे दहा -दहा मिनिटं करून आपण एक- एक दिवसात कितीक मिनिटं बोलू शकतो? ह
एक मिनिटात किती कॉल होतात, पाच कॉल का किती चार का पाच कॉल होता
एक दिवसात, एक दिवसात पाच कल म्हणजे पानसो हे. हा चल मग राहुलला पण सांगाव लागेल. तू पण सांगत मी पण सांगणार बट त्या केव्हा देणार रे म प्रोजेक्ट कोड? ना रे प्रोजेक्ट कोड केव्हा देणार मग त्याच? माझे समजून घेत पंधरा एक दिवसात आलेले आहे प्रोजेक्ट कोड पंधरा -वीस दिवस झाले भो प्रोजेक्ट कॉल यायला मला तर हॅलो- हॅलो- हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो ह हॅलो ह असला जमन ह होणा देिकण कात व काव या ये पवालोय रे ना रे हरेलो आहे पण दीपिक त्याली क्या कशमीन तर बाकी्या है बा पा हंत हे म्या ए बघत चगंद चलांद ह मोयीते बोले एक बाटली पाइपीची ओकले